तुमचा साखरी झ उ रायला आणि त आंटी लाव. ना आंटी सगतयलो.
हा दोन मग मालक.
आणखी तपूर आणि तेी तर सक्सेस हो होत माझं नव होत.
हा का काय करूल
बसलीवी तूम काय करते आले आज रेड अलर्ट होता ना. नाही ग गेले होते ते.
हा अग गोबी ल रोल ना नाही.
झाली नाही का अजू
रप रप एक एक रुप लावं लागत ना गं.
किती क काय म्हस.
तयार देत करे लावायला हा मग बाजार का आमीच दोघीजणी दोघी जावा आहे.
हम्म
गाय आहे.
हती तिघंजणी काय पोर आला अस ना तुमजे,
हा पोर आली असतील ना घरी आज आजी ना घरी त्याला लगन सव्वाचार वाजल्यास न आहे नुसत
हा पाऊस चालू आहे का?
आज नाही भाऊस पहिल्यांदाल तझ शिक दुपारी येतातात का?
हा इत नाही पाऊस झाला आता.
का मग संध्याकाळी येतो कायणून आला पाजे आमलाखादा फक्की करा लागतं कारणी आ गोबी च रोप
गोबीचा रोप लावेल ना.
हा.
हो. तेताईच किती?
ते काताचे तिरा झाले काय काय किती? झा का ते फेलच गेले ना ते दोन चार क्लिटीचे पण तुझ्या आणि
हा ग फेन झाले ग. माझे पण तीन गेले सहा माझे. तीन गेले आता हे सातवा कॉल
साक्षीच ते उचलल्या जाईन नाही. हा तिन नाही लावला होता साक्षीचा उचलला जाईनी.
आंटीचा उसचला जाईना.
आणि तू जेवला होईन.
हायना मला होईना ना माझ्या तुमच झालं ना आता सक्सेस
आपलं पहिल्यांदा झालत.
हा आटींचा माझं पण पहिल्यादा सक्सेस झाला ना आज ये ना सक्सेसच होईणा नाही ते टिकून झाला त्यांचा पण माझा होईना ना.
नाही पण आता आपल्या सकाळी पण झाला होता सकाळी मी बोललो होत.
बोलले ना आता आता पण झाला.
हा आता काय करते जाऊन द्या असा काही टाईम नाही काम करता करताच. करा लागत बाई सार ऍडजस्ट
मग काय करते काम चालूच आहे वरतून पाऊस चालू खाली काम चालू.
शेतकऱ्याला नाही बाई गं. चिखखलाच समजलं आता जाऊन ते आपण शेतकरीचे तेस तरी काय आहे.
काय काय पण मोलाच असतो ना बाई.
मग काय करते ग शेतकऱ्याला करावंच लागत ना. तर अग बाई करती. पण आपल्या मालाला भाव नाही राहत गं.
हा भाव नाही काय नाही आता ये कांदे कशे. लावले होते किती पे लोकांनी
गंज फेकले तुरी सांगते आता हे गोबीच रोप आहे याला रोप आणलं टाकलो.
भाव राहतो का नाही राहात.
गॅरंटी नाही ना भावाची.
च नाही भेटला तर लई भेटला नाही तर काहीच नाही.
काहीच नाही ये मग ये असच आहे कोणतच काय शेतकऱ्याला काही येऊन आता सोय आता सोयाबीन बघ्यायला गेलो तर काय भाव ना आपल्या विकायला गेलो तर काही भाव
भावी निरास ह त्यांच्याकडून घ्यायचं ना आपल्याला
हा मग त्यांच्याकून घ्यायचं खताची किती भि वाढत्या अजून खत भेटत नाही टाईमवर ते ते पण ऑनलाईन ये
आता सगळं ऑनलाईन झालं खत घ्यायला ला ऑनलाईन लागतं का
हा त्याला व आधार कार्ड जमीन नावावर ओटी पी
बाबरे
त्याचीबी खता काही सोप नाही राहिलं
हम्म हम्म,
आता येव बी बिचारा येऊन गमितो का जाऊन गमितो काय माहितीय आता काय करतो. तुम काही नाही. खर शेतीला, शेतीला तर खर्च्यासारखा खर्च लागून जातो.
मलता
शेतीला खर्च सारखा खर्च लागतोस ना मग, त्याच्या किती खर्च
आपले टाकून द्यायचे मंग
ये हात देऊस तर, गॅरंटी नाही ना.
हा तर ते येऊच तर गॅरंटीने राहात
लवलो आ ते रोपकय ना हातात तर हातात येऊस तर याची काय गॅरंटी आहे. हम मतेला औषध फवारनी येलय ना खत
शिवरालाई लॉकर राहतो ना फ्लावर मध्ये
तेच आहे ना कीड लागले पण काय येत नाही बा ते घरचे राहत सारे, त्याच्यामुळे काही वाटत नाही आम्हाला
हा जास्त माणसे पाहिजे.
तेच आहे ना जास्त व आता जास्त म काम राहतना, डोर गुर भरपूर ए राड आहे गरीब
कामगंजी ना
हम्म पोर हा चार बैल, दोन गई, मग आता यास मजुरी करायला लागते. मजुरी साठी लागतं ना.
चारान पाणी किती लागत असल भाई त्यांना
तो चारा इकचचा त्याला चारा झाला शंका गंडे ग कोणत सोप
चार आणि टाकत का तुम तुम्ही
राहतो. पण मग, आता थोडंफार बाजूला मी घ्याय लागत, ना ऊस ते..
हा, हा, वेगवेगळं चार लागत त्यांना मी
मग एका चचाऱ्यांनी जमत ना त्यानी हम, कै जवारीचा आपल्याला कसं ख खायला वेगवेगळे लागत तस त्यांला पण लागत ना हम् म जन आर् ब करबीन निघावत लावलेलं आहे. हा,
ते जाण मि खा देनाय
खात्या पण मग आता पाणी नसल्यामुळे, आता- आता पावसाचं पाणी पडलं आता चालूई निडून
हा पाणीच नव्हतं ना, बाई पावसात पडत नव्हतं ना आता इतकं पडत
तमच्याकड हाई आता तुम्हाला पावसाची आवशकता नाही. तुम्हालावराला आम्हाला चांग वाहतू पावसा आवश्यकता आम्हाला, कुठ देतो तो
हा.. इथ खूप धरण धरणं ब भारलेय एकाच दिवसात एदवसात आठ टँक मध्ये पाणी नव्हता पुण्याला पियला पाणी नव्हता. एक दिवस आड पाणी येत होता हा पन्नास रुपये एक भेटत होत.
ह अप्र
पेला आणि आता एकाच दिवसात भरला देवानं.
मग त्याला टाइम नाही लागत ग काही
दिला तर खूप देणार नाही तर, काहीच नाही
हम्म सार त्याच्या हातातच आहे काय करायचं कसं ठेवाचं
कसं नाही कसं नाही पन्नास पन्नास रुपयेचा एकच एक एक दारा आणला आम्ही पेला ना इलाज राहतो पाणीच नव्हतं पाणीच येत नव्हतं चार चार पाच पाच दिवस पाणी येत होतं
तेच तेच आहे ना
पाणी नव्हता
हम्म
आता एक दिवसाात तितकं पाणी वाढला आमची महिनाभरपासून टाकीच भरली नव्हती आास ताकी भरली एक दिवस आतसीत का पाणी आला बोर आला मी आली का तेवपासून तेवढ्यापासून टाकीच खाली होती आमची बाकीच भरत नव्हती आज भरली इतका पाणी आला
म ते तर आहेस ना
ह तिकडे पाऊस नाही लोक पाऊस पाऊस करतय तिकडे
अगं अजून काही काही ठिकाणी काही पाऊस नाही असा पाऊस ला आवट होतो म
काय रेड अलर्ट आणि झााराला सुट्ट्या
हम्म पाय बरं
जाण्याची सोय ऑफिसच्या लोकांना नना आहे म्हणजे ऑफिसला जाते त्यांना थोडी सोय त्याच रोडला जाव लागत आणि त्यांना
मग ड्युटीला कोणत सोप नाही ड्युटीला सोपं शेतकऱ्याच सोपन ते पण सुट्टी काही मरू शकत नाही
नाही स्टेशन देणार आणि शेतकऱ्या बिचारे पावसासाठी वाढत त्या्या
तेस ना
कितीक राहिलं काय म तुमचा
हा आमच अजून भरपूर राहिले
अर्ध बीन झाला का
नाही नाही चालू आहे जस जमन तस.
म थोडं थोडे लाव.
हम्. काही ना काही चालू ठेवां लागत ना.
त्या तईच्या तिघी शाळेत जात.
हा शाही जातंत तिघी भ,
तली झाले. त साईसाठी फेणी शालाात म्हणज.
नाही नाही काही टेन्शन नाही प पुरीच काही टेन्शन नाही तच
हुशारी कधी पण मोठी हुशार वाट गई. मोट लई ह शारवार त.
टी बी ल ती ग हुषार द.
तेघ हुशार.
हम लाणी त ल हुशारी का लाणी तर एवढी पाहिली ना
हा
हा न नली उषरी तुझ भाई किती वर्षात झाला
अडीच आता या ऑक्टोबर म तीन वार लू होल
हा का मा त चार वर्षचीिंत आता एकती जुलैला.
एकतीस जुलै ना ना जन मोठी ती.
हा मोठीक ना.
हम्म मला दिवसात गेले होते ना तेव्हा ती झाली होती.
हा.
आ. े
ते काय शिकुरला वाटतं ती भावाला.
हम्म चालू राहत त्यांच काही ना काही काही ना काही काही ना काही
चेक केला अस तु मग.
नाही नाही चेक म गेलेला आहे कसं ठेवला होता मी. जे होईल ते होईल आता काय करते मग. दिला भाई देवाना. चेक करणार कासा न का.
कोणतं सोपं आहे.
ण त सोप आहे पुडून आणाय पन्नास पन्नाठ परत. द्या पाडून काय कामाचे का ते पैसे म्हण. मग काय करात्या मगवून गलं ठेवला तर तर नऊ महिने टेशन मुलगीचे बई मुलगीचे बई
होा सोपं कोणतच नाही ना
ह ना मग मुलगी मुलगाच काहीच नाही पण देव दोघ पाहिजे मुलगी पाहिजे आणि मुलगा पाहिजे.
सार लवन ठेल देवाना.
दोन्ही देवा मुलगा बी काही करणार नाही आणि मुलगीहीी काही करणार नाही. जे करायचं आपल्यालाच कर नाही पण देव दोन. अ दोघी द्यायच्या.
हारस लागत नग. त्याच महत आहे हम्म.
आम्ही त्या पालच्या माझ्या.
बर.
लयाव होती.
हम्म ती येईल होती ना मी जयाकडे आलते ना. तिथ मेंदी काढालाेली होतीहिती.
आता का आ माझ्या आच्यात रा आलं इकडे. रविवारी आहे.
ना.
हो न, न य का? हा मग ति शाळा बाई! आली होती ना?
हा हा.
शाळा मग दोन, तीन महिने पेपराला आणला होता, फक्त मी इकडे
हम्म!
आता मी म्हणे क इथंच ठऊ. कोण नाहीये.? पण जवळ शाळ देई जाईन, आपली आपली करीन थोडं फार